हॅलो.
हॅलो.
हॅल
हा हा काय कराल्यास
हा बोल
ते जरा बघूया म्हणलं, काय काय करायल्यास
आ.
झालं का नाही गं. तुझं ग्रॅज्युएशन तेन झालं का नाही.
होय माझं झालं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हा झालय ग्रॅज्यू एशन. आता पोस्ट ग्रॅज्युएशनचं पण फर्स्ट इयर कंप्लीट झाले आहे तर सेकंड इयर चालू आहे.
हा हा कशामधून ग्रॅज्युएशन केलीस तू? माझ पण आता ग्रॅज्युएशन झालं. आता मी मास्टर्स फर्स्ट इअर ला ऍडमिशन करून आलं.
हा माझ फर्स्ट इयर कम्प्लीट झालं हेच एम ए सी. तर मी ग्रॅज्युएशन माझं ह्याच्यातनं झाले. बी एस सी मध्ये बी एससी मध्ये कम्प्युटर सायन्स सब्जेक्ट होता लास्ट इयरला तुझ तुझ कशात न झाल?
माझ माझ बीए मधून झालंय. माझ जॉग्राफी हा सब्जेक्ट होता लास्ट इयरला.
हा माझं म्हणजे मी फर्स्ट इयर ला होतो. त्यावेळी, आम्हाला सगळे सब्जेक्ट कंपल्सरी होते. मग त्यात माझा कम्प्युटर सायन्सचाच मेजर होता आणि त्यासोबत मग केमिस्ट्री आणि झुलॉजी, बॉटनी प्लस इंग्लिश म्हणजे इंग्लिश असं एवढं काही हे नसते. पण ते कंपल्सरी असतोय सब्जे क्ट तो त्यामुळं ॲड करायलाच लागते ते आपल्या ह्याच्यात म सेकंड इयर ला आ गेल्यावर काय मी हे केम झुलॉजी सॉरी बॉटनी सब्जेक्ट सोडलेला मग त्यावेळी, झूलॉजी, केमिस्ट्री आणि कम्प्युटर सायन्स सब्जेक्ट होते. आणि मग लास्ट इयर ला गेल्यानंतर काय कम्प्युटर सायन्सच मेजर होता. मग ग्रॅज्युएशन केले आणि आता पोस्ट ग्रॅज्युएशन पण त्यातुनचं चालू आहे कम्पुटर सायन्स मधून
हा हा आम्हाला बीए ला फर्स्ट इयरला एक कंपल्सरी इंग्लिश होता आणि एक केस स्टडी म्हणून ते हे दोन कंपल्सरी सब्जेक्टस होते. एसटीडी म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट आणि मग तर मेजर सब्जेक्ट मला चार होते माझा इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स परत ते एक ये एक माझा ऐच्छिक इंग्लिश आणि जिओग्रफी असे होते. सेकड इयरला मला दोनच मेजर चूज मॅनेज होतोया हो मग सगळ्या टीच र म्हणत होते इंग्लिश ठेव एक साईड ला म्हणजे तुला नंतर हे पण बीएड बीएड केल्यावर अस टीईटी एक्झाम दिल्यावर हा म्हणजे प्रायमरी स्कूलला शिकवायला तेनास जॉब मिळतील म्हणून पण मी नाही ठेवलो मी इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी ठेवलो.
हा हा म्हण आपली चॉईस पण हा
हो मॅटर करता इकॉनॉमिक्स न ठेवल्यामूळ जर असं आपल्याला पूर्ण देशाचं बजेट वगैरे सगळं समजून येते नाही आणि जिओग्राफी काय पूर्ण जिओग्राफी हा पूर्ण आर्ट्समध्ये येत नाही तो सायन्समध्ये सुद्धा येतो नाही मण त्यामुळ सगळीकडे सायन्स आणि ह्याच आपल्याला हे राहतय हे राहतय म्हून मी ते दोन ठेवलो आणि थर्ड इयर ला मग मी जॉग्राफीच ठेवलो. माझा सब्जेक्ट म्हण सबजेक्ट जिओग्राफी ठेवलं मग त्याच्या मला तीन तीन टेस्ट बुक होत्या त्याच्यावरची तीन पेपर आणि जे ग लिहून शेवटी प्रॅक्टिकल एक्झाम असायची दोनशे मार्काची ती झाली. आणि मग आता शिवाजी युनिव्हर्सिटी आणि मास्टर्स साठी अप्लाय केलीय म तिथे पण फक्त एम ए नसते. एम ए एम एस सी जिओग्राफी असं असते म्हणजे सब्जेक्ट सायन्समध्ये पण येतो. आणि आर्ट्स मध्ये पण मग ते नंतर युज फुल ठरते एमएस सी जिओग्राफी आप डिग म्हणजे प पोस्ट डिग्रीला पडल तर त्यामुळे जिओग्राफी ठेवलेलो
म्हणजे मला पण आम्ही म्हणजे बारावी माझं अकरावी बारावी माझ सायन्स मधून झाले ना.. मग आम्ही बारावीला असताना. बोर्ड एक्झाम असते ना बारावीला एच एससी बोर्ड एक्झाम मग त्यावेळी आम्हाला पण तो जिओग्राफी सब्जेक्ट कंपल्सरी होता आम सायन्स ला असताना पण होय.
माझे सुद्धा अकरावी बारावी सायनस झाले पण मला स्पर्धा परीक्षा करायच त्यामुळे मी बीए ला ऍडमिशन घेतले.
होय होय बरोबर आहे ऐक हे म्हणजे जर सायन्स मधन करायचं म्हणलं तर अभ्यासाचं बर्डन असते. आणि
होय आणि सब्जेक्टसद्ध र रिलेटेड नसतात हे कसं इकॉनॉमी हिस्ट्री वी जोग्राफी, पॉलिटिकल सायन्स हे सगळे त्याच्याशीच रिलेटेड पडताय. त्यामुळे सिलाबस कव्हर होऊन जायला पण हेल्प होते ना.
होय बरोबर आहे त्या, थोडी प्रॅक्टिस पण होते त्यातूनच.
होय म्हणून आणि शिक्षक सुद्धा थोडे हेल्पफुल आहेत.
हो ते मेन असायलाच पाहिजे, शिक्षकांचं व्यवस्थित टीचिंग वगैरे असेल. समजून सांगत असतील तर आपल्याला पण शिकायला पण बरं पडते म्हणजे. चांगला इंटरेस्ट येत ये त्या सब्जेक्टमध्ये.
होठ.
स्पेसिफिक कोणता तरी सब्जेक्ट असेल तर. आमचं पण होत मला थोडा आयटी मध्ये जॉब वगैरे करायचा होता त्यामुळे मी कम्प्युटर सायन्स निवडलेला. आता अजून एक वर्ष आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनच. त्यानंतर मग जॉबसाठी वगैरे अप्लाय करेन बघूया आता. तू मग आता कोणती स्पर्धा प-परीक्षा देतेयेस.
मी आता करंटली एमपीएस सी करते.
हा हा चांगली गोष्ट आहे ती मी एक.
कोणत्या
मला ते बँकिंगमध्ये बँकिंग एक्झाम्स द्यायच्या होत्या. पण इकडं एज्युकेशन आणि ते थोडंसं डिफरन्स पडतो ना खूपच. तसं काही हरकत नाही द्यायला.
ज्या टफ सुद्धा असतात त्याला भरपूर स्टडी लागते आणि ए कन्सिस्टन्सी लागते.
होय तेच ना आणि आता मेन म्हणजे. हा बाबा ती सुरुवातीपासून थोडस ट्राय केलं असत तरी चाललं असत. पण आता एज्युकेशन च लास्ट इयर राहिलय मग त्यानंतर परत मग त्या एक्झाम्सचा स्टडी करून परत त्या एक्झाम द्यायचं म्हनल्यानंतर खूप टाइम वेस्ट होऊ शकतो. त्यामुळे म आता बघते सध्या. जॉब साठीच अप्लाय करायचा असा विच-विचार चालू हे.
म्हणजे तुझ्या जिल्ह्यामध्ये. अव्हलेबल आहेत काय जॉब्स अस तुला दुसरीकडे जायला म पुणे. बेंगलोर अस.
माझ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं आहे आयटी पार्क कोल्हापूरमध्ये. पण इतकंच. वास्ट नाहीये थोडं हार्ड इतकं डेवलपड नाहीये. थोडंफार आहे आणि त्यांना पण एक्सपिरियन्स एम्प्लॉयमेंट एम्प्लॉईज लागतात आणि म आपल्याला एक्स एक्सपिरियन्ससाठी आपण इंटर्नशिप वगैरे द्या-द्यायला बघतोय. म ते तेवढं थोडस त्यांना इथं म्हणजे इथं मिळण त थोडं मुश्किलच असते. शक्यतो पुणे किंवा बेंगलोर, चेन्नई अशा ठिकाणीच. बघावं लागतं तिकडे मोठ्या, मोठ्या आयटी पार्कस हेत ना.
पण मग ते फ्रेशर्स ना चान्स देतात काय तिथ पण फक्त एक्स एक्सपिरीयन्सड च लागतात.
नाही, नाही काही कंपनीज असतात की ते फ्रेशर्स ना फक्त आलो करतात. म्हणजे त्यांना पण असं असतं ना कि- म्हणजे जर बेसिक लेवलमध्ये काम करून घ्यायचं असेल तर मग, अ- आपले फ्रेशर्स ना किंवा ग्रॅज्युएट्स अस-
कमी पेमेंट, कमी पेमेंटमध्ये सुद्धा काम भरपूर काम होऊन जात.
हां. तेच ना. अ - हां. जर ग्रॅज्युएशन मधून, आ मेन म्हणजे आता कसं झालंय? डिग्रीपेक्षा किंवा ग्रॅज्युएशन- हेच्यापेक्षा तू कोणता पण कोर्स कर किंवा काही पण कर. तुझ्याकडे स - स्किल्स जेवढे असतील तेवढं तुला प्रेफरन्स- जास्त आहे. आता सध्या आय टी मध्ये जर बघायला गेले तर कारण- आय टीमध्ये आता आसामची एम एस सी, एम- माझा आता एम एस सी कम्प्युटर सायन्स हा कोर्स आहे. परत त्यामध्ये प्लस एम सी ए हा हा पण कोर्स आहे. परत- इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर तुला डिप्लोमावाले पण वेगळेच असतात. कम्प्युटर डिप्लोमा करणारे. प्लस इंजिनिअरिंग करणार- करणारे पण वेगळेच असतात त्यामुळं- भर बाहेर म्हणजे शिकून बाहेर- -हेर पडणाऱ्यांची संख्या भरपूर असल्यामुळ - कोणाला प्रेफरन्स देणार हा पण प्रश्न पडतोय. त्यामुळ स्किल्स वरती जास्त त्यांचा- फोकस असते.
स्किल्स मॅटर करत.
हां. त्यामुळं फक्त एज्युकेशन- नच कंप्लीट न करता स्किल्स पण डेव्हलप करणं तेवढंच महत्त्वाचं असतय ना? सर् सर् सर्
होय.
आणि फक्त आय टी मध्येच असं नाही. कोणत्या पण तू क्षेत्रात जरी गेलीस तरी- स्किल्स मॅटर करतात जास्त.
हो.
एक्झॅक्ट तुम्ही काय शिकला त्या, ओव्हरऑल कोर्स- मधून वगैरे हे सगळं स्किल्स मधूनच दिसून येते ना?
हो. ते पण आहेच.
एम पी एस सी ला काय काय सिलॅबस असतो? म्हणजे एक ओव्हरऑल-
एम पी एस सी ला पण, टाईप म्हणजे स्किल सुद्धा पण मॅटर करत ते. ज्या ग्राउंड लेव्हलच्या क्लास थ्री प्रोसेस असतात- त्यांना टायपिंग सारखे- कोर्सेस कम्पल्सरीचं असतात. त्यामुळं कुठल्या पण- साईड स्किल्स मॅटर करतातच.
हां. ते पण आहे. सगळीकडेच आता, आणि मेन म्हणजे विषय कसा झालाय की- आता म्हण- कोणता पण स्टुडंट कोणता पण कोर्स करू शकतोय असं सगळं झाल्यामुळं- एकच व्यक्ती असे अशी असते की ती हा बाबा मी फक्त- कॉलेजच कर- फक्त कॉलेज कंम्प्लीट करून, जॉबला लागण्यापेक्षा ऍडिशनल नॉलेज म्हणून बाकीचे एक्स्ट्रा कोर्सेस करणं, किंवा आता तू जस करतीएस, तसं कॉलेज कंम्प्लीट करत-करत, इकडं स्पर्धा परीक्षा देणं, हे वगैरे पण चाल-चालतं.
होय, पण् स्पर्धा परीक्षेला कंसिस्टन्सी, इंपॉर्टन्ट असतं.
हो, बरोबर.
हम्.
ठीक ये चालेल, परत आणि तुला मी विचारते, काही लागत असेल तर नॉलेज, मला एमपीएस सी
ओके, मं चालतं, हां हां.